हा येतोय का आवाज?
हा याला य यालाय बोला.
हम्म लं जेवण. हॅलो.
आता जेवलो रेंज यला का नाही हॅलो.
आहे आहे रेंज आहे रेंज आहे यालाय ना आवाज.
याला याला रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे होत. नाही आवाज येत नाही ओ म्हणून म्हणते हम हॅलो.
काय आवाज आहे.
आहे ना ते मग अ ते. काय नाही निवांत आहे काम कशी चालू आहेत तुमची.
आहे चालूय चालूय आज ती मशीन चालू. ठेवून मशीन बंद करू काय ती.
करा करा करा. तिकडला वरचाटका तेल दाबलो दाबलो. आता प्रोड ओके ग मोबाईल ओके हम हम करा. हम.
आणि हा मोबाईल चार्जिंग लावाला खटका हा चालूआहे ना.
चालू आहे सगळं बच नूर माराले चालू आहेर.
चाले आता ती मला फोन करते बघं.
ा आणि बर घे तू टू बी. असू दे ग. ल मी वरच धुणं बघतो काय झालंय काय नाही बोलत बोलत जातो अस.
हा बघा बघा.
सगळं भिजलं अस आणि सकाळच्यान टाकलोय तसंच. काहीच नाही म्हणजे असं मोकच. मोकळच आहे वरती सगळं टेरेसवर.
हा हा हा पत्रा टाकायल पाहिजेल होता.
अ पत्रांने कुठे टाकू आणि वरती उन्हाळ्याच्या टायमाला काय करायचं. पांडग बिडगं वाळतय तवा.
हम्म.
तव्हा काय करायचं ओ हम् हाय एवढी एवढी जागा. एवढी एवढी जागा हाय हा तीच.
वरच्या रूम मध्ये बांधायचं दुऱ्या दोऱ्या
वरच्या रूम मध्ये सगळं पाणी घरभर होईल हो. मग आया आया आया आया सगळं पडलय बघा. पिळून पिळून टाकू हितच आता
होय मग आता काय पर्यायच नाही परत तिथंच टाकून काय- फायदा आहे थोडं तर जर असा आडुसा करायला पाहिजेल ग त्याशिवाय होणार नाही.
कसं झालंय माहितीये काय इथं काठी ओ माझं वरती टेरेस वर मग काटी असल्यामुळे ते काटी
भिंतीला वगैरे बांधता येत नाही दोऱ्या
भिंतीला इथं भिंतच नाही ओ कस झालंय सामायिक भिंत तिकडं आहे मग सामायिक भिंतीला काय कसं बांधायचं
हा हा मग तुला ते जरासं पाणी नि. कळलं क नाही रूम मध्येच आणून टाकायला पाहिजे रूम मध्ये दोऱ्या बांधून ठेवू दे
कसं होतं माहिती आहे काय असं मध्ये आता जिण्यात टाकलो जिण्यात दोरे आहेत सोडा खरं पण आमच्या स्टाईलचे फर्शा असल्या मुळं पाय घसरते
हा हा होय पाणी
आणि मी मी नसतोय ना वर खाली करण्यासाठी जास्त
हा पोरं अस
म्हणजे पोरं पण नसत्यात हो त्यांनी सारखं येरझाऱ्या असत्यात वरती
हा हा हा
त्यांच पाय बी घसरलं तर उगाच डोक्याला ताप नको म्हणून पाऊस आला तरी म्हणूनच मी वरच टाकतोय काय व्हायच ते होऊ दे माझं आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास नको हो हो ते कसं जिना वल्ला झाला नाही मग पाय बी घसरून पडलं काय तर झालं उगच मी काय वरती जास्त येतच नाही सकाळी एकदा संध्याकाळी एकदा सकाळी पण एकदा धुनं वाळत घालायला आणि आता आधी मधी पण आलं तरी दम भरतेंय हो काय करायचं
हा हा हा
वर एवढं चढल तर दम कस दम भरल्यासारखं वाटायला लागलय. काय तरी सुद्धा एवढं होतय मला
मला माझी आता वर वाकळ आणि चटई घातलेली आहे की नाही बेडशीट माझी ती अजून. दोन आठवडा झालं वर पडल्या अजून मी आणायला गेलेलो नाही
अव्वा
काय करणार मला जायला चौथ्या मजल्यापर्यंत कोण जाणार पाय मला
आणि परवा आपण गेल नव्हतो व्हय
कसं काय गेलो मला पण आंजीची का म्हणली मम्मी कशी काय वर गेलीस मी जात नाही कपडे वाळत घालायला
काय वाटत नाही हो आता ही हाड
अँगल आणले ना मी
होय ते ते मला ते केवढ्याला घेतलं ओ
साडेसातशे का आठशे बसल्यात त्याला साडेसातशे का आठशे
बरं पडतंय बघा ते कुठं पण ठेवलं तर चालतंय रस्त्यावर तेन होई नाय
पंचवटी टॉकी आहे की तिथं ते मोठ मॉल नाही काय
हा मी किती दिवस झालं तुम्हाला विचारत असं म्हणालतं काय, ते आणून, आता मी तर कुठं आणून कुठं ठेऊ रस्त त्याच्यावर आमचा रस्ता बारकाय म्हणून
नाही वर टेरेस वर ठेवून क णी तसच वाळवायच, आता काठीवर घालत्यास कनी त्याच्यावर घालायचं
काटीवर हि, केबलची वायर नाही काय केबलची वायर ते केबलची वायरच जून हाईत आमचं.
शाने. आता ते अँगल आणलीस, त्याच्यावर घातलीस, पाणी नितळलं, आणि तसच अँगल उचलून आत ठेवलीस तर कपडे वाळत्यात, आत रूम मध्ये दोऱ्या पण बांधायची गरज नाही, आणि पाणी तिथल्या तिथंच नाही पाणी सांडनारच नाही, जेव्हा पाणी एकदम निथळतेना
पाणी निथळल तर काय मग
हां, मग आणि तिथल्या तिथंच पाणी पडतय सगळ्या घरभर होणार नाही.
आता मी पिळून आता मी आतल्या खोलीत घालतो जातो तिकडं, नको राहुदे तिकंड.
होय, कारण भिजणारच हाय, तू किती पण घाल पिळून घातलीस तरी आणि काय केलीस तरी.
आज आता क नाही, टावेल बिवेल धुतलाय पोरग्याचा.
हम्म, माझं काय, आता न्यायच न्यावं बघायला पाहिेजेल आता उद्या.
हम्म,, आणि कसं, इथ इथं दोरी हाय इथं दोरीवर पण वाळत्यात, खरं पण दोन ते तीन दिवस लागत्यात पूर्ण. इथं वार येत वारं, वारं नको काय.
होय. आमच्यात, आमच्यात कपडे निवांत वाळत्यात. आतल्या खुलीत, बाहेर अ बाहेर पाऊस जरी असला तर आत मला उकडत असतय. मी फॅन लावतोय, हो एवढं गरम हाय, एवढं गरम हाय म लावतय. आता रात्री सुद्धा एक वर फॅन करून मग झोपतोय, नाही तर मग डासा चावत्यात, पर्यायच नाही आणि मग.
तिझी चड्डी आहे वाटतं बघा इथ ओ, पडलेली इथं मी स सकाळी वायरन हॅलो
ए खुळेऽऽऽ
ह हम्म, आवं ते न्हवं बारक ते पोरग्याच आहे का नाही, ते खिडकीत न पडलेलं.
हम्म, ते वासुदेवांचे आहेत काय?
हा वासुदेव.
मग त्यांना सांग की त्यांचे हे आल्यात एसआरचे फॉर्म आल्यात घेऊन जावा म्हनाव, घेऊन जावा म्हनाव पट पण, या, नंतर न नाही गं
तेच की, का एसआरएचा फॉर्म भरलं नाही आम्ही, हं,, ते हा या या, घेऊन या.
आण ते काल दिलेलं पण लिहून घेऊन या म्हणावं.
ती तेनचि पोरगी आय ती.
मग कुणाची हाय?
काय माहित नाही बा मला, ते मधलीचे आहे वाटतं ग खालची.
खाली बीली काय नाही, वरतीच राहत्यात त्यनी, बाकी खाली सगळी कुळं हायत.
मधली ती ह्याला गेल्या क नाही, त्या कुठल्या गावाला तीजी पुरगी हाय वाटतं ती,, ते परवा म्हणली नाहीत काय आम्हासणी या सा कुठलं गाव तिथे ओ ते भजी गाडाबिडा ठेव केल्यात म्हणून तिकडं सांगून तेच की कुठलं तर खो. सां तेच गावचं नाव आलंत पण, झालं सांगड काय असं कायतर वेगंचं कायतर सावंतवाडी, सावंतवाडीत, सावंतवाडी- ते पोरगीच आहे त्यांच्या, त्यांच्या पोरगीच आहे ती आपल्या नव्ह.
हम्म हम् हम्.
आणि त्यांचं काय व्हायला माहित काय? त्यांच्यात लहान पोर आल्यात काय तिनी सगळं त्या खिडकीत माझ्या जीनावरच टाकतात सगळं. मग तने कधी नसत्यात आज होतीत, मग टाकायच लागल्यात मग काय करू? आणि खिडकी काढू नंका म्हणून सांगितलेलो आम्ही खिडकी काढून त्याला हे. पण केला त्यांनी, म्हणजे तस संमती हे नसते ना म्हणजे आपण समाईक भिंत असल्यामुळ वरती पुढं, हम्म.. काय नाही त्यांचं. मी आज वर आलो नाही अस वाटाल बग मला, रग बीग घडी घालायचं राहिल तसंच.. गडबडीन आवरलेस.
ते एकटा आणि फॉर्म आणलाच मॅडम कडन? एस आरफ आमचे, पोच पोच नाही ना आणायला?
अहो मी बघितलो ना, ते घेतलेलो मी काय? पोच घ्यायची म्हणून कुणा कोणाच येत कुठल्याच गट्यात त नावं लिहुलेली नाहीत आपण कस फॉर्म भरून दिलो कानि. तुम्हासनी दिली ते बघ गट्टा, आणि तेवढंच झालं पूर्ण शंभर दोनशे वर काय असेल ते आणि ते पूर्ण राहिले का नाही, आठशे आठशे असतील किंवा नऊशे असतील फॉर्म ते तसच फ्रॉम नाही तो, वट काही लिहुलं नाही. मॅडमला उद्या सांगा ते फॉर्म लिवाहय देतय का विचारू नको? आता उद्या आपण
आता उद्या पण नाही, म्हणो आता.
काय करूया मग उद्या? एक दिवस घ्याव का लिवायला.
लिहायला वेवायला का आता उद्या घ्यायला नको, उद्या जायला पॅकिंग बघायला पाहिजे.
काय खायला घेणार आहेस काय?
खायला घ्यायला पाहिजे की, आणि काय मग
काय खायला आणू? आज संध्याकाळी जाऊया म्हटल्यात. हा.
तु जाणार आहेस काय? मिस्टरांच्या बरोबर,
मला मी म्हंटलं तई सविता ताई आणि मी जातो. मोरणी मध्ये टेन जा म्हणल्यात, मग आपण कवा जाऊया नंतर न चार दिवस जाऊया.
जाऊया की चार वाजता, जाऊन येऊ या.
हा, मोरणीच सेल बघून येऊया तिन जरा जाऊन ते नव्ह मोरणीच सेल बघून याव मला पार
आणि खायला पण होय, होय मग मला पण जायचं आहे हो.
तिथ एक दोन तास पाहिजे.
तेवढं तेवढं काय करणार आहेस.
फेशियल करू.
होय
दिवाळीत केलं नाही पाचशे. जाऊ आता सकी सकी.
पाचशे रुपये घालायचं.
चला की, चला की सग स. आता जाऊन येऊ का हि रिकामीच आसत्या, पार्लर
चल मग आणि हे जाता जाता सह्या पण झाल्यात मॅडम ना देऊन जाऊ मग.
कुणाच्या सह्या झाल्यात आता?
ते सह्या केलो की त्या फॉर्मवर
तुम्ही केलासा व्हय?
केलं की
विवाहतत्याचं म्हणजे पहिल घेऊन येणार दुसंर राहूदे तुमच्याकड. मला फोन केली आणि बाव विचारलस हम्म?
मग एक टर्न माराला पाहिजेल गल्लीत चल पटकनये खाली.
गल्लीत आता कुठं टर्न मारतासा?
मग ज्यांना ज्यांना दिलेत त्यांना विचारायला नको काय?
हम्म मी सकिवालीला फोन लावतो काय. काय म्हणत्या बघतो, ते फ्री असली तर मग जाऊया तिथं.
ए चल बंद कर
एक तासा भरात